हॅलो झाला का चा पाणी?
चाच पेत आहे
हाव का
या चा प्यायला
हां. सांगा मग किती झाले तुमचे कॉल लाव ना.
माझे कॉल त सहाच झाले.
सहाच झाले का लय लागतत म्हणा वीस.
मी सपवले पाच डबल पाच.
आता पाच मिळाले मला पाच झाल्यानंतर मंग. आले का वापिस किती का रात्रभर दिवसभर भुकत रावा काय?
तेच्यातच राहा लागते.
सोमवारपर्यंतच हाई म्हणतात ना उद्यापर्यंत
हाव काय?
हव उद्यापर्यंतच आहे म्हणता उद्यापर्यंतच ते कॉल पूर्ण करायला लागतात ना.
एवढे
हम.
आणि ते विस कॉल उद्या पर्यंत कराव लागतात काय? हा तुम्ही रेंज मध्ये नाहीय.
रेंज मध्येच त हाय मी आवाज नाही येत आहे का?
आता इवूरायला.
तुमचा कॉल झाल्यानंतर मंग मी कॉल लावणार तुम्हाला.
हा हो लाव जा ना.
हम्म.
सांग हाव. कोणत्या गावच्या आहे तुम्ही?
नाही ना हे दहा मिनिट बोलाय लागतत ना.
हा पण गोष्ट सांगा लग्नाची कसं काय वातावरण पाऊस चालूय
नाही पाऊस बंद आहे. हम्म तुमच्या इकडे चालू आहे काय?
नाही काल होता आमच्याकडे पाऊस. तसेच आवाज य
हम्म आमच्या इकडे आज ऊन तपलं पाऊस नाही आज.
हाव ना.
पोट्टे काय करू राहिले?
काई नाई घरात आय आता संध्याकाळ झाली. आता बाहेर खेळायला गेले.
नाही. हम.
युपी ताई लग्नात गेल्यानी कणी कुठ फिरायला गेल्या नव्हत्या. हम्. हॅलो,
हा सांगा ना.
फिरायला गेल्या नव्हत्या तेंव्हा.
हव ना, बोला रे लागते दहा मनिट.
हाव हाय ये बोला लागत कॉल ते विषय काडा लागते जो आला
हव ना.
हम् पण ते टॉपिक बद्दल बोला लागते जस त्याच्यात दिलेल्या आहेत ना टॉपिक. मी कूठलं जस तुम्ही अ स्थळ कुठं गेले कधी तर ते सांगू शकता, लग्न प्रसंगी नंतर पदार्थ कस बनवतात ते सांगू शकता कुठं काही घडलेलं असल समजा तर ते सांगू शकता अस आहे त्याच्यात हम्म
होय ना
दहा मिनिट पर्यंत आता बोला तुम्ही बोला त्याच्यानंतर मग मी बोलीन
होा ना कायच बोला दाहा मिनिटं सरीशी दा कॉल झाली माय हाव सकाळ दहा कॉल केले ना
हाव का म्हणजे कोणी कोणी कस प्रॉब्लेम मध्ये असते कोणी बाहेरच असते कोणाजवळ मोबाईलच नसते असं हे होते ना मग प्रॉब्लेम होते ना याच्यामुंळ कॉलच लय झालं बर हे भारी
ह ते मस्त होत आपलं
आहे ना सुरुवाती होतं ते
हा ते सुरुवातला होत ते चांगलं होतं.
नाही आता ते कार्य ॲप ला सांगत आपलं सांगा लागेल किती सुरुवातवाला आहेत तेच देत जा आम्हाला आम्हाला आता कॉल करायच यांना खूप प्रॉब्लेम आहे त्यांना हा मग काही जणचे माणसं दोघ मिळून एकच मोबाईल असतील समजा पूर्ण घर मिळून तर मग कस माणसं बाहेर नेतात मोबाईल तर बोलणं होत नाही ना म मग बोलणं होत नाही ना मग असं आहे ना ते
हाव ना
प्रॉब्लेम येतात ना मग ज टास्क पूर्ण झाला नाही तर मग आपल्या पुढचा टास्क मिळत नाही अस हि आहे बरं
हा सांगाव
आता कस त्याच्यानंतर मग स् कशी तयारी होते म्हटलं आता कसं रिकामच आहे तर बोलून घ्याव. जेवढे कॉल झाले लागल्या. कसं कोणाला न का कॉल लागल्यानंतर बी म्हटलं बोलणं होऊन नाही राहिलं म्हटलं.
हाव ना. दररोज एवढा विचार का आहे बोलत जा जेवण झालं काय हे ते अस.
ह
बोलण्यावरून पॉइंट मिळतात ते. जितकं जास्त बोलू आपण जितक्या जास्त गोष्टी सांगू असं आहे ते पण आता कधी, कधी कधी, कधी काय होते कि आठवतही नाही कुठली गोष्ट तर असते लक्षात पण कसं आठवत नाही काय सांगायचं काय बोलायचं. एक तर आपण झालं अनोळखी.
हम्म.
त्याच्यामुळे आपण फ्रेड झालोत बोलत आहोत एकिमेकीशी
दहा मिनिट बोला लागते.
हम्म.
हम्म.. काही नाही बाई म्या तुम्हीं सुंदरवडयाचे हाय कि काय.
मी सांगतो ना तुम्हाला कॉल करून मग. हा मग तुमच्यासोबत बोलून घिन आता त उन्हाळा किती तपला म्हटला ह्या उन्हाळ्यात तर खूपच जास्त होऊन होत.
हा लय उन्ह होत.
तुम्हाला कॅल येत आहे वाटते.
चालू जात याच्यावर चालू जातना सुरू, सुरू जात कॉल त्याची झाले ते कोणाकणाशी बोला
अस करत राहतो.
खाली रेंज बी नाही.
नाही आणि कधी, कधी रेंज नसती ना वाटल याला.
नाही ना.
हम्म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
हो मला पण तस झाल कधी कस घरचे काम करण मग त्याच्यानंतर मग कॉल करत बसली कोणाला कॉल लागत. होता कोणाला नाही लागत होता काही कॉल तर असे खालीच गेले माझे तर
हा ना कोणी म्हणते लग्न जायला कोणी म्हणते कॉलेज आनून दयायले.
गेलया
- - - - आन आ वन नऊ लाय.
माकड आले की
हा ओलो यायले‌
अरे बाप रे झाडं असतील ना आजूबाजून.
झाडात आजूबाजू न आले पन्नास, साठ हाव बुऱ्या घराईवातर आहे अजून चौक फुल्ले असे वीस पंचवीस घरवर पुरे तेच आहेत माकडंच माकडं हम्म. कपडे वो घालले असतील त्याला झोके येतात काही करतात
हा उड्या मारतात चद चवून काही खायला दिसलं कधी तर तिथंच जात
हा
कॉलेज चालूेतते मग खूप सकाड बसूनची आम्हाला तर कॉल केला नाही तुम्ही - -
हा
आमलाता कोल नाही केलाय
आता चालूवत ना हे का नाही
हो आता चालू व्हायच नाही
हम्म
करून घ्या कम्प्लीिट कसं हो की मग पुढचं जर कधी टार्गेट असलं कोणत तर कसं ते मिळणार मग हे कस काही महिला काय समजा काय करतात
नाहीव उसला अस ला
ा नाही उचलूनच घ्या कस की आपल्याला कस याच्या ग्रुपमध्ये. त्यान आपण आपल्याला ते पण पूर्ण कराच लागते ना त्यांचा पण तास पूर्ण झाला पाहिजे ना जर कधी म क कमी महिलांचा जर कधी त पूर्ण नसला ना आणि पुढचा टास्क मिळाला तर मग महिला नाही राहतील ना मग बोला झालेले
हा ना उसलाच लागत दहा मिट आता आपले आहे ला कवाल तेी उचलतात की नाही मग आपल्याली उचला अस लाग
्यवसाय मी तर कोणाच कॉलेज चालतो कोणाच याला कध कसं मग जस की काम असलं तर तेव्हाच समजा नाही उचलण्यात नाही कॉल चालू अस कधी आता कॉल चालू कॉल येतय पण आता उचलण्यात नाही येतय
हा मुली
कालकॉन मध्ये उतरता नाही येत
व ना
हॅलो ना कॉल तर मंग उचलता येत नाही. हो,
पापड बिपड
अपाड झाले आणि पुरड्या पण झाल्या उन्हाळ्यातच केले आता सर्व पूर्ण
हम्म
आता कस करायच लागते ते उन्हाळ्यात कमप्लीट परलं असं बारा महिने जर लेकरासाठीठी ठेवाच लागते कधी काय माणस समजा सांगता येत काय आणि पावसाळा असा की काहीतरी चटपट आणि नवीन खा असं वाटते भाजी पोळीच जे असते ते आपण दररोजच खातो अतान
माझी मुी ख हम्
दररोजच असते मुलांना कसं काही नवीन नवीन द्याव लागते नवीन रेसिपी बनवून
हम्
काहीतरी आपल्याला शिकायला भेटते मुलांपासून
ह्
माग टेन्शन झालं सुरू शाळा सुरु झालं तेव्हापासून,
हा,
झालं का, तुमचा कॉल झाला. हो दहा झालेत ना, कॉल झाला म्हटलं तुमचा.
ह ना,
मी कॉल करते तुम्हाला, हॅलो हम, चार वाजलेत काय, चालूच ठेवता हे